हो नमस्कार ताई हं काय म्हणता काय चालंय
काही नाही आता आवरलंय सगळं आता उद्याची तयारी चाललीय आषाढीची काय करावं काय नाही तुमचं?
जसं रोजच्या स्वयंपाकाचं असतं तसं आता उद्या आषाढी एकादशी. नवीन नवीन पदार्थ काय करायचे.
हा ना
हम्म तुम्ही कुठे म्हणजे पर्सनल जात असता वारीला वगैरे
नाही नाही जात नाही मी पण उपास करतो बॉ आम्ही असं
अच्छा मग उद्या काय बनवणार.
ह चाललंय आता साबुदाण्याची खिचडी तर राहतेच पण साबुदाण्याचे वडे. करायचे मुलांना अजून रताळ्याचे कापे. भरपूर चालतं पोरांचं हे
अच्छा हो रताळ्याचे काप कशे करतात तुम्ही.
मी गोड करते म्हणजे ते कापून घेते. आणि ते धुवून घेतले की मग आपला गुळ असतो ना.
ह
थोडस तूप घालते आणि त्याच्यात गुळ घालून ते पातळ झाल की.. मग त्यात ते रताळ्याचे काप टाकायचे आणि ते त्याच्यावर वाफ काढून शिजून घ्यायचे ते. हम्म तशी बोल
आणि मग गुळ गुळ तेव्हाच टाकता की नंतर म्हणजे थोडे शिजल्यावर टाकता.
नाही नाही आधीच गुळ टाकते. म्हणजे तूप टाकलं की साधं म्हणजे साजूक तूप आपलं आणि मग त्यात. गुळ टाकायचा तो थोडासा पगळला की त्यात लगेच ते काप टा. म्हणजे बारीक कापायचे आपले लइ जास्त जाड पण नाही कापायचे शिजले पाहिजे असं. आणि ते त्यात टाकायचे आणि ते त्याच्यावर झाकण ठेवलं की ते लगेच शिजतात. शक्यतो तिथं झाकण ठेवत बी नाही ते पाणी सुटतं त्यामुळे.
हा
ते बरोबर होऊन जात मग किंवा मग असंही केलं तरी चालतं की.
हम्म मी एकदा केले होते पण मी गुळ ये ना नंतर टाकायचा म्हणजे ते धुवून घेतलं आणि एकदम पातळ पातळ काप केले. आणि तुपामध्ये परतवले थोडेसे आणि मग नंतर गुळ टाकला. आणि मग चवीसाठी ना थोडी वेलची पूड टाकली.
हा सुंठ पावदर सुंठ पावडर किंवा वेलची पावडर
म्हणजे मी टाकली होती छान झाल. आता मी माझ्या खोलीत गेलो खू खूप जास्त झालं होता. ते एकदमच गोड गोड होऊन गेल होत.
हा तसंही केलं तरी चालतं आणि मी असं बी करते कारण की थोडस क्रांची आवडत. अन कच्च पोरांला. रताळा थोडस गोड पण लागतं ना म्हणजे मुळातच रताळ गोडच असतं बुवा. मगना तसा कच्चा स्वाद आवडत म्हणून मी तसं करते थोडंस अर्ध कच्च ठेवून.
हम् मला खर त हो ना रताळ्याचा शिरा असतो ना,. हलवा म्हण ते पण शिषकायचंय तो पण छान लागतो मी कोणाकडे. खाल्ला होता पण मला जमलाच नाही म्हणजे असं मी करायच कधी योगच नाही आला.
हा ना मी पण पहिल्यांदाच ऐकला रताळ्याचा शिरा. म रेसिपी घेऊन घ्यायची तुमची तुम्ही त्यांच्याकडनं ज्यांच्याकडे खाल्ल होत त्यांनी.
हो ना त्यांनी सांगितलं होत मला की आपण जसं नाही का रताळे हे करतो,. तस त्याच्या आधी स्वच्छ धुऊन घ्यायचे. मग त्याचे ते सालं काढायचे. बटाट्याचे काढतो ना सालं. तसे त्याचे बटाट्याचे सालं काढून घ्यायचे आणि नंतर आपण गाजराचा हलवा कसा करतो? तस पहिले तुप टाकायचं तु तुपामध्ये ते बराच वेळ परतवायचं.
हम् हम हं हॅलो
टाकावं लागत ना. आणि मग हे परतवलं का चांगलं मग नंतर त्याच्यात साखर टाकायची थोडी वेलची पूट टाकायची. दुधामध्ये शिजवायचा आपण शिरा कसा प्रसादाचा शिजव आधी, तसा शिजवायचा मग नं तर साखर टाकून. थोडा वेळ झाकण ठेवून मग काढून घ्यायचं. तर छान झालं होता. म्हणजे टेस्ट छान होती. पण मग असं वाटतं, कधी कधी जमतं नाही जमत. मागच्या वेळेस करायचा होता, पण घरात कोणाला रताळे आवडत नाही मला सोडून मग ते एकटीसाठी एवढा घाठ घालायचा कंटाळा येतो.
हम्म हम
आणि साबूदाना वडे तर सगळ्यांनाच आवडतात माझ्या घरात.
हा आमच्या घरात पण शाबुदाण्याचे वडे आवडतात. त्याच्याबरोबर चटणी जर असली शेंगदाण्याची तर मग अजून भारी किंवा दही
अ मी ना त्याच्याबरोबर ते शेंगदाण्याची आणि दह्याची चटणी कर ते. कशी म्हणजे आपलं दही असत ना, त्याच्या शेंगण्याचा कुट टाकायचा, लाल तिखट टाकायचं. आणि मीठ टाकायचं तस पण छान लागतं. आणि आपण शेंगदाण्याची आमटी करतो ती तर बेस्टच आहे.
हा ती शेंगदाण्याची आमटी तर माझ्या मुलांना आवडती. म्हणजे आम्ही इकडं झिरकं पण म्हणतो आमटीला. हम. रताळे उकडून मग ते त्यात खायचे,. अं किंवा मग अ असं नीसती साधी भगर जरी केली आपण मीठ टाकून. आणि ती सुद्धा त्याच्यात खाल्ली की छान लागते मग.
हो हो छान लागते. आणि उपवासाच्या वेळेस आमच्या घरी म्हणजे असं उपवास असला की कस पण थोडं उपांशी राहिला पाहिजे ना पोट तसं नसतंच. म्हणजे पूर्ण दिवस भर तोंड चालू असत उपवासाच्या दिवशी पण. सकाळी एक चहा होतो. मग त्याच्याबरोबर वेफर्स, चकल्या मग परत शेंगण्याचे आमटी आणि ते भगर आणि ते ते मिळतं. परत संध्याकाळी मध्ये आधी राजगिरचा लाडू हे ते परत संध्याकाळी आहेत ते सकाळचं तसच सेम. मग काहीतरी वेगळा पॅटर्न करायचा. धिरडे करा, किंवा मग वडे करा.
हम्म हम् हम. आमचंही तसंच असतं. मुलांचं कसं हे एका याच्यावर भागत नाही. आणि नेमकं ज्या दिवशी काही करायच च नसलं ना, त्या दिवशी पोरांनला जास्त भुका लागतात. हे कर ते कर सारखं दिवसभर गॅस पशीच राहावं लागतं मग.
हो ते तर आहेच. मी तर बाई खरं सांगते एकाच हा एकाच वेळेस तळते ते चिप्स आणि सगळ म्हणजे सकाळचं आणि संध्या काळचं डबा भरून तळून ठेवून गेलते साईडला ज्याला येता जाता खायचं खा चार चार वेळेस कोण करत बसणारये त्या गॅसजवळ.
ते तर आहेच हो तर मुलांचे तसेच डिमांड राहता नाही ये तर मग हम् नाही तर मग पोरांच परत चालू होत. नाही हेेत ह ह
हे दे ते दे आणि असं का घेवडे जर केले तर ते कंटिन्यू गॅसजवळ म्हणजे जोपर्यंत सगळ्यांच होत नाही तोपर्यंत आणि शेवटी आपल्याला जेव्हा खायचं असतात तेव्हा आपण एक करायचं खायचं, एक करायचं खायचं.
हा गरम गरमच लागतात पोरांना ते आणि गरमच छान लागतात ओ. नंतर ते वातडल्यासारखे कडक होऊन जातात.
हो आणि आता पावसाच्या म्हणजे पावसामुळे वातावरणामुळे लगेच वातोड पडतात.
हम थंड असत ना बाहेर सगळं त्याच्यामुळं.
ते एका डब्यामध्ये प्लास्टिकची पिशवी वगैरे लावून नाही का म्हणजे जरा क्रिस्पी रातील. मला तर माझी मुलगी फिंगर चिप्स करायला लावते.
हा का.
हो ती पण ती करायला लावती.
ह ह
दे करून कंटाळा येतोय. पण कधी कधी असं वाटत आपल्याला पण कुणीतरी आयत देणार पाहिजे.
अ ते तर हायच ओ आईशिवाय कोण नसत देणार
हा माझ माहेर पण जवळ ये बुवा आता तर मला माहेरी सुद्धा जायला म्हणजे नाही का जाणं होत नाही आणि गेली की सकाळी यायचं म्हणजे आता सासूबाई नाही येत त्याच्यामुळं माझे मिस्टर मी माहेरी जशी म्हणजे चार वर्ष झाली मी माहेरी अशी कमी राहायलाच गेलेली मी. सकाळी गेली तर संध्याकाळी घरी का तर सकाळी यांचा स्वयंपाक करून द्यायचा परत संध्याकाळी घरी जाय चं का तर यांना जेवायला कोणी नाही करून देणार.
हां
सगळं जेवणावरच आहे.
हम्म नाही
आता जेव्हा आपल्याला सून येईल म्हणजे मला सून येईल ते हा हा माझे मिस् स्टर फक्त हे करू शकतात डोसे वगैरे बाकी नाही आणि चहा स्वतः चा
हा ना नाही तसे माझे मिस्टर करता बा फक्त चपाती वगैरे नाही जमत त्याच्यामुळ टेन्शनच ये. यावंच लागत.
हा ते आहेच माझ ही तसच म्हणजे समजूतदार आहेत करून घेतात असं बा कीचे वरचे काम पण स्वयंपाक कोणालाच येत नाही.
हम्म आमचं पण मग तसंच ये यांना येतं सगळं फक्त चपाती भाकरी नाही येत. नाही तर मग तुम्ही बिर्याणी म्हटलं तर बिर्याणी सुद्धा करता येते त्यान्ला.
हो यांना नाही जमत तसं माझ्या पप्पांना जमत माझे म्हणजे त्यांना सगळं जमतं फक्त पोळी जमत नाही नाही तर मग सगळं बनवता नाशत्याचे पदार्थ हे तेर बरच म्हणजे त्यांना काय आ आणि बजे तर इतके छान जणतात ना हॉटेल सारखे एकदम.
अरे वा बर ब. नाही ते तर पाहिजेच हो म्हणजे आपल्याला तरी म्हणजे आराम भेट त थोडासा एक दिवसाचा तरी हा म्हणजे माझे. कसची तब्येत बरोबर नसली तर मग ते करून घेतात थोडंफार मग काही नाही वाटत बऊ एक दिवसाचा आरा.
हो नाही मला बर. किती वरचे काम सगळे करतात पण स्वयंपाक मला करावंच लागतं. थांबत थांबत थोडं थोडं
लागत हो चपात्या तर करावच लागत आपल्याला मग ते भाजी वगैरे टाकून देतात पण मग हम्म बाकीचं काम आपल्यालाच करावं लागतं
हो ते तर आहेच. काम काही चुकत नाही बाईचा जातीला कोणाकडे पाहुण्या रावळ्यांकडे गेलं तरी काम करावंच लागतं आणि स्वयंपाकाचं तर काम मदत करावीच लागतं ते.
हो ते तर हयच होतसं मला पण गावी गेलं म्हणजे मग गावी तर काही कोण नसतं जावा भावा मग त्याच्यामुळे आपल्याला करावंच लागतं सगळे काम हम्म.
तसं सारा असते ना की मग गोष्ट वेगळी असते पण सासू सासरे एकीकडे.. माहेर आहे तीकडे आणि आपण राहतोय तीकडे नवऱ्याबरोबर ऑफिस मुळे. मग कायं होत. सुट्ट्या असल्या ना की पहिले शस्त्री जा म माहेरी जा म माहेरी एकच दिवस राहिल्या भेटत
आ आता हा नाही माझ माहेरी जरी गेलं तर ते म्हणतात तूरा आहे म नाही येणार जक मारून आपल्याला जावंच लागतं करावंच लागतं.
हा बरोबर शेवट्या आपल्या माणसांची अज आपल्यालाच घ्यावी लागते
हा ते तर रहायचं आणि कोण करणार आपल्या माणसाचं आजकाल लोक ये नसत. तेवढं हे नसतात करणारे असं पहिलं पूर्वी कस शेजरी.. जन्म पाळला जायच त्याच्यामुळं करायचे आता नाही करत कोणी
लोकांवर भरोसा पण मी राहिलेला आहे. ते म्हणजे हा कोण. कोण काही म त देईल काय आपण नाही सांगू शकत समोरच्याचा. आपल्याबद्दलचा दृष्टिकोन काय आहे त्या मनात ह त्याच्यामुळे काही म्हणजे लहान पोरं काय मोठ्या माणसांना पण आपण हे करू शकतो.
ते तर आहेच ओ कोणीच कोणाचं नाही त्यामुळ आपल्याला आपलं करावंच लागतं आपली जबाबदारी ती तेव्हा तेवढं तर निभावंच लागतं
हम्म ते त आहेच. तुम्ही करा आता तिकड मग
ओके.
हम्म चालेल ओके.
कट करा तुम्ही.
हो.